हा बोला
हा मग असं आणि आता फीज वगैरे भरावी लागते ना कारण की बीएडीचं पण कसं झालं. आता फीज वगैरे भरूनच तुम्ही सीट कन्फर्म करून घ्या असं.
आम्ही भरलेत ना पाच हजार सठशे रुपये आम्ही भरले सीट कन्फ. साठी मागच्या वर्षीच भरले होते.
टोटल किती सांगितले.
टोटल मला पंचेचाळीस हजार रुपये सांगितले.
आणि ते. माझे गव्हर्नमेंटच्या अंडरच आहे ना कॉलेज की प्रायव्ट आहे हा. तुमच्याकडे फी चांगली हो मला साठ हजार सांगितली इकडे.
तीस साठ
साठ हो.
आमच्या इथे नाही बाबा एवढी म्हणजे एवढी नाही आम्हाला ती जास्त वाटत होती पंचेचाळीस. कारण माझा मुलगा आहे ना माझ्या मुलग्याच्या मॅडम आहेत. म्हणजे प्ले ग्रुप मध प्ले ग्रुपवाला मॅडम. त्यांच आता गेल्या वर्ष म्हणजे ह्या वर्षी त्यांच सेकंड इयर कमप्लीट झालं बीएडच. त्यांना त्यावेेळेला पस्तीस हजार रुपये होती फर्स्ट फर्स्ट इयरला.
नाही हो दोन वर्षापूर्वी ना फीस खूप कमी होत्या. आता ही टेटची एक्झाम निघाली ना तेव्हापासून त्या लोकांनी जो फी वाढवली.
पण. आणि त्यासं पवित्र पोलटूचं पण आले ना आता.
हो पोर्टलचा आता प्रत्येक वर्ष निघणार म्हणतात ना एक्झाम त्याच्यामुळे
पोर्टल त्यामुळे त्यांनी भरपूर ऍडमिशन पण झालेत आणि तशी त्याची फी सुद्धा वाढली आहे. आणि जे सगळे आता हम्म आता सगळे इंजिनिअरिंग डॉक्टरांकडे सग जाऊन आता सग शिक्षक भरतीला यायला जात. सेट ला सुद्धा बरेच विद्यार्थी असतात.
हो सेटला पण बरेच असतात एवढं करून काय करणार आहे हे ना.
परमनंट साठी किंवा म्हणा पुढची पोस्ट अध्यापक आता हायस्कूल लेवलला कसं सेट क्वालिफाय असेल तर प्राध्यापकची पोस्ट मिळते ना त्याच्यामुळे ती पण येतच सगी परीक्षेला एक्झाम ला
हो सेट तर देतातच सगळे नेटपेक्षा सेटला भरपूर गर्दी आहे.
दोन्ही परीक्षा तेवढ्याच्टप झालेल्या जातात.
ह सेट पण टफच आहे पण कम्पेअरड टू नेट थोडीशी इझी आहे ना म्हणजे आपण आपल्या सब्जेक्ट करू शकतो आता माझी माझा इंग्लिश सब्जेक्ट आहे ना मी मी एक वेळा दिलेली सेट मला वाटलं की आपण क्रॅक करू शकतो. पण अभ्यास तर लागणार ना त्याला म्हणजे आपलं रिवाइज वगैरे माग
पुण्यात हा पुण्याहून आमच्या कॉलेजमध्येध्ये एक मॅडम आले बघा आता त्यांच इकडच्या साईडला त्यांच हे करून घेतले. बदली हा. म्हणजे आमच्या कॉलेजला कसं लेडीज कॉलेज असल्यामुळे क नाही. पीई ला आम्हाला लेडीज शिक्षक हवी होती त्यामुळे ते तिकडून नििकड आले पीई साठी
अच्छा.
होम. संस्थे थ्रू इंटरव्ह्यू विद्यापीठावरून झाले परमनंट झाल्या त्या परमनंट पोस्ट वर आहेत आता हा.
सुद्धा वरतूनच आता पोर्टल थ्रू येत आहेत ना.
हम्म नाही आणि त्या कसाह माहि ते सेट नेट आणि पीएच डी.
हम्म.
मॅडम दोन्ही आहेत तेट सुुद्धा आहेत नीट सुुद्धा आहेत आणि पीएच डी सुद्धा आहे त्यांची
हम् नाही आणि आपण काहीतरी राहील आपण पाहिजो आपल्याकडे आता आपल्याला कॉलेज बेसीस ला करायचं असल्यानंत सेट नेट तर कंपल्सरी कराच. पण माझं बीएड नव्हतं ना म्हटलं आधी हे करून टाकत. तोपर्यंत टेटच पण ो काही होते का बघू असे आपण स्कूलवर वर्किंग आहोत. आणि नंतर मग बघू म्हटलं मग मी निवांत सेट नेट थोडंसं पुढे गेलं तरी चालतं
केलेल माहिती का? ग्रॅज्युएशन नंतर ना बीपीएड केलं बीपीएड नंतर एमएड केलं. एम एड नंतर न सेट नेट दोन्ही केला. आणि सेट नेट नंतर न दोन हजार वीस साली पीएच डी झाल्या त्या. पीएच डी झाल्यानंतर ना मॅडमांनी लग्न केलं आता. मॅडम नाही म्हट ते चास बेचाळीस वर्षाचे आहेत मॅडम त्या पूर्ण वय शिक्षणात गेलं ना आता दोन वर्षा मु मुलगीला एक मावशी लावली सांभाळायला काही सात ते एक वाजेपर्यंत आणि मग ह्या कॉलेज वर येतात.
निघून गेले आपल्यालाता फक्त करियर व फोकस आपण
क फोकस तर मॅडमच्या आ. सुरुवात झाली पण आपलं ज्या त्या वयात होऊन गेलं
हो आणि नाही मॅडम ते होणं पण तितकंच महत्त्वाचं आहे नंतर डॉक्टर दवाखाना खूप लागतो. तो प्रॉब्लेम होतो सगळ्याच गोष्टी
हो
माझे तर काय मुलगा झाल्यानंतर साईड बाय साईड मी करियर चालू ठेवलं होतं डिग्री केली मास्टर डिग्री केली बीएड वरच लग्न झालं होत ना त्याच्यानंतर झालं सगळं तोवर मुलगं मोठं झालं आणि नंतर जॉब मग सुरुवात केली झालं प्रॉपर एकदम सेटलमेंट झाली उलट-
झाली हो
हा म्हणजे हे व्यवस्थित झालं एकदाच ते व्यवस्थित झालं ना म्हणजे आपल्याला बाकीचं टेन्शन नसतं माझा मुलगा चौदा वर्षाचा
हा
हम्म लवकर लग्न झालं ना मुलगाही मोठा झाला सगळं व्यवस्थित झालं
तुमचं एज काय आता?
माझं येज थर्टी टू
थर्टी टू त्यामुळं लवकर लग्न झाल्यामुंळे
लवकर लग्न झाल्यामुळे कोणी म्हणतं नाही की हा तुझा पोरगा म्हणून पण ठीक आहे नाही ना हम्म ठीक आहे म्हणजे काय झालं तो पण मोठा झाला हा म्हणजे सगळी सेटलमेंट अशी व्यवस्थित
सगळं व्यवस्थित झालं
वेळेत झालं सगळं ते खूप महत्वाचे आणि आता फक्त करियर वा कि तेवढं बस म्हणजे करियर इन द सेन्स ते पण चालूच आहे त्यात काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाहीे आपलं एकदम व्यवस्थित चाललेलं आहे.
हो
हा पण ना गव्हर्मेंट पाहिजे हा एक जो मनात कुठतरी आहे ना आहे पाहिजे बाबा
असं गवर्नमेंट कॉलेज नाही आहे पण संस्था आहे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांची
अहो जर आपण वरतून पोर्टलवरून आलो ना तर संस्थाच्या थर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट किंवा हंड्रेड पर्सेंट असतात ना त्यांचा सॅलरी वरतूनच येतो म्हटल्यावर मग ते काही इश्यू नसतं ना आपण गव्हर्नमेंटथ्रू चालवतं ह आपला सॅलरी मिळतेच त्याच्यात प्रॉब्लेम नसतो फक्त विना अुदाणीत म्हटलं की थोडासा फरक पडतो. आता तुम्ही स्टार्टिंग केलं आहे म्हणून उलट चांगला तुम्हा बेस पण चांगला आहे प्रोफेसर ॲज अ प्रोफेसर म्हणून तुम्ही करता तुमचा एक्सपिरीयन्स वाढतोय माझं काय झालंय. माझं स्कूलवर एक्सपिरियन्स वाढतो राईट मग त्याचा कॉलेजमध्ये एवढा आहे. फरक नाही पडणार मग मला अजून परत नवीनसुरुवात करण्यासारखंच आहे ते थोडक्यात पण म्हटलं आधी हे काय होत का बघू दोन तीन वर्षात नंतर मग ते काय करायचंच आहे मा झालेला आहे की एम एस झालंय टीई टी झाली आहे सगळं झालेलं आहे टीचिंग फील्डमधला. फक्त बी एड तेवढं बाकी होतं ते पण मिस्टर म्हणतं होते मागे करून घे करून घे मी नंतर लगेच. पण ना अ आ थोडस मुलाकडे लक्ष देण्यात राहिलं
लागलाय मग सेट नेट केला तरी पण चालत ना
नाही ना पण बी एड पाहिजेलच ना
बी एड कशाला एक डिग्री आहे ना तुमच्याकडं
नाही न हो मास्टर डिग्री जरी असली तुमच्याकडे बी एड पाहिजे बी एड च्या बेसिस वच तुम्ही कॉलेजला शिकऊ शकतात
आसं काही नाहीे सिनियर कॉलेजला चालतं एम ए आणि सेट सेट किंवा नेट असाल तुम्ही तर चालत ना आता माझं फक्त एम एड आहे माझं ना बी एड आहे ना डी एड आहे काहीच नाहीे माझं
नाही इकडे नाही चालत हो पुण्यात मी ट्राय केल्यान नाही चालत
हाआ
नाहीच म्हटले ते मग त्यांना पी एच डी पाहिजे म्हणजे इकडे कसं आहे टॉपमोस्ट कॉलेजेसेत ना मग तिथे तुम्हाला पी एच डीच पाहिजे नाहीतर मग बी एड तरी पाहिजे ऍटलिस्ट मग इलेव्हन ट्वेल्थ क्लास तर तुम्हाला देणार बेसिक बेसिक थोड कॉलेजमधलं आणि मग नंतर हळूहळू तुमची सुरुवात होणार असेल
मग आता तुमच्याकडे कोणते क्लास आहेत
आता माझ्याकडे सेव्हहेनचा आहे हम त्याच्यामध्ये स्कॉलरशिप वगैरे पण आहे मुलांची ठीके बघू ह तेत थोडा आपला अभ्यास पण होतेम्हणून म्हटलं चला काही प्रॉब्लेम नाही
हो तरी पण तुम्ही से नेट ला किंवा सेट ला तर अप्लाय करा
हो हो ते करायचंच एकदा शां च देऊन बघितली की बाबा आपलं नॉलेज कितपत आहे अपडेट आणि आपल्याला किती करावं लागणार आहे तर त्यातून असं कळलं की पन्नासआपल्याला त्यातले क्वेश्चन जावले पन्नास टक्के नाही जमले म्हणजे त्याचं उत्तर माहिती होतं पण कन्फ्युजन झालं आणि गुंतागुंतीचे क्वेश्चन असतात ना मग त्याच्यामुळे हा मग ते प्रॉपर थोडसं व्यवस्थित पूर्ण वाचावी लागणार यी पुस्तकं मी माझी कॉलेज च पुस्तक सगळी सांभाळून ठेवली त्याच्यासाठी कारण द्यायचीच होती ना सेट पुढे ते जमलं की करू म्हटलं पण आता थोडसं स्टेट ववर वगैरे पण फोकस करू कारण की लागून गेलं तर लागून गेलं गव्हर्मेंट ते गोरमेंट असतना म्हणून म्हटलं चला थोडंसं हे पण करू बी एड पण करून घेऊ आणि मग दोन वर्षानंतर बघू सेटचं सेट ची एक्झाम काय आता मागच्या वर्षाची दिली होती बघा मी जुन मध्येच निघाली होती ना ती
हा पंधरा जुन ला होती मागच्या वर्षी
वाटतं तेव्हा
नाही नाही ऑफलाईनच आहे नाही नाही सेट ऑफलाईनच असते नेट थव ऑनलाईन असते ऑफलाईन असे
ह ऑफलाईनच होती तिचां पेपर वगैरे आहे तस माझ्याकडे आणि इंग्लिश सब्जेक्ट आहे ना माझा तर त्याची सेट काही एवढं अवघडं नाही वाटलं मला
नाही नाही आता माझी गेल्या वर्षीच एक फ्रेंड मग फस् फर्स्ट चान्समध्येच क्वालिफाय झाली इंग्लिश मधून आणि सीएच बी म्हणून लागली सुद्धा ती आता कॉलेजवर
अच्छा अच्छा तेव्हा मी अभ्यास केला असताना कदाचित झाली पण अस कारण बऱ्यापैकी क्वेशन येत होते आणि फर्स्ट ट्राय कसा बेस्ट असतो ना आपला
होओ
तेव्हा सहज अशी फॉर्म भरला चला म्हटलं आपण एकदा चेक करू ही एक्झाम कशी असते म्हणून भरला होता
हा हा नेक्स्ट अजुन थोडा अभ्यास तर आणि मगच अप्लाय करा मग लगेच होतय तुमच
हा होते होते हो तेग तेच अभ्यासाला टाइम द्यावा लागेल मग अभ्यासाला आता तीकडे फोकस नाही ना सध्या सध्या फोकस या थोड्या एक्झाम काढण्यावर आहे म्हणून म्हटलं यातच करूया अजून
मग तुमचा मुलगा पण सेव्हन्थ क्लासमध्येध्ये असेल आता बस हा हा
हम्म तो सीबीएसई ला आहे स्टेट बोर्ड ला आहे हा ह
हा ह
त्याला आधीपासून हा जेवण वगैरे झालं आता नाहीी मानताय थोडं संडे रिलॅक्स आहे थोडा
सडे दिलेस
ह कधी बनवायचं एखादपसंडे छानच अस मस्त जेवण बनवायचं एखाद उपसंडे बंक मारायचा
आच्या आठवडाभर काही नसत संडेला सुट्ट्या असते त्यामुळे संडे इकडून सुे असते मला सुट्ट ते मलालाही असते त्यामुळे आमचा संडे कायम स्पेशलच राहायला हवा
हा तेच ना आणि आता बीएड कॉलेजचं तर आमचं कसं ऍडमिशन घेतलं ना की तो संडे पण गेला संडेला कॉलेज आहे कारण मी रेग्युलरलाच ऍडमिशन घेते ना हो हो आणि बाकी दिवस ऑनलाईन आहे मग आमचं ऑनलाईनसाठी त्यांनी ते पैसे दहा पंधरा हजार एक्स्ट्रा घेतले आहेत आमच्याकडून त्यामुळे ऑनलाईन क्लासेस देत आहे आणि फक्त संडे बोलवते मग अटंडनस पण मॅनेज होते आहे ना ऑनलाईन क्लास जॉईन केले म्हणजे अटेंडन्स लागली असं हम् हो हो कॉल टाइम झाला वाटत हो अजूनही करायचा का एखादा
लगेच नको मी परत कॉल करते तुम्हाला मग करा
बरं ठीक आहे